हॅलो.
हॅलो.
अरे ते फोन आलता, मधात, त्याच्यान फोन कट झालता.
ह.
हा मधातच फोन आलाता, हम्म. तेईचा फोन आला. नाही नाही ते बाजारात जायल होते, त मग काय आणू काय नाही त्यासाठी फोन लावलता, मग तू फोन उचलला त कट झाला तो.
हो मी म्हटलं बाई आता हनं बंद केला वाटते म्हटलं आपूण म्हटल दहा मिनिट काही बोलू पण, म्हटल आता कट केला वाटते.
अ नाही नाही मी कट नाही केलाय. मला फोन आला कि तिकडून त्यायेचा, माझ्या घरच्यायचा तर म्हणून तो कट झाला मग.
हा बरोबरे, हम्म.
का स्वयंपाकरायला, शेन नाही.
काय चालू आहे मग
काही नाही. बस आता वावरातून थकून आलतो होता आज आता जरा आराम केला आता झाडजूड भांडे धुण हम आवरा कपडे आवरा ब चालू लागले की लागले चालू.
हो नाही का काही
काय तर बाईले जर सगळ आरामच नाही चुपचप बसतच येत.
नाही आणि बाईच्या जातीला असं आहे कुठे गेलं तर तिला आराम नाही.
हो. कुठे गेले तर आरामने मी म्हटलं बाई जाऊद्या आता आली तर आंघोळ केली देवपूजा केली कपडे धुतले वाळू घातले पण पोराई जेवायचं केलं अन लगेच मी इथ जेवली नाही, चहा घेतला दोन ब्रेड खाल्ले त्यात तसं आगं टा कून दिलं, म्हटलं जेवली नाही, म्हटलं आता संध्याकाळी लवकर स्वयंक करू, सक पोहेस बनून नेल ते वावरात, कारण कि एवढं आज पोरयली सुट्टी होती की नाही. त्याच्यान नाही त पोरं शाळेत गेले की मग सकाळीच टिफिन विफिन करून दिला पोरायचा की, मग आपण फ्री राहतो, दिवसभर समजा कामात, पण आज पोरही घरी होते त्याच्यान लव लवकर उठली नाही मी सकाळी.
काय हो बाई या पाण्याच्यानी, उठाव वाटत नाही ना.
नाही ना नाही तर आता कसं.
ह.
आता कसं दररोज समजा काम चालूच राहतात, सकाळचे.
राय चालूच राहता आणि त्यात पूर्ण हे. स्टाईल आहे की नाही तर चार चार ग्व तर पुूसच लागत. हा आता केला. तक जेवली कि ते पुसा लागते चहा घेतला कि पुसा लागते.
पाच मिनिटं थांब पाच मिनिटं फोन चालू आहे मला काय म्हटलं.
बर मर हा.
हॅलो. हॅलो.
हॅलो. हो हो येऊन राहिला.
हो ह ते काही नाही त्या ताई आवाज देऊराल त्यात ये म्हटलं फोन चालू आहे मला थांबा.
हा हा. हो ना हा आता म्हटलं पंढरपूरले चाल ना.
म्हणजे कधी चालली का तुम्ही
हो मी जातो ना म्हटलं तु ते आते आहे ना तेली
हो का त्या बी ती अक्काहीऊ राहिली का?
हो हो ते ज्योतिती सासू
हो हो हो तेहीऊ राहियला वाटते. म्हणजे गावातून गाडी आहे कि काय तुमची क्रुझर आहे काय?
नाही नाही आमची जर्नी काहीच नाही आम्ही यष्टीन जातो.
हो यष्टीन जात सगून हो म आता हे. पोरबीर लहान आहेत ना त्याच्यान मला तसं डायरेक्ट जमत नाही मला
नाही.
हा कारण की आता मी तिकडे गेली. नाही समजा कुठे गेली मी तर मग पोराईच कसं. पुरायचा घरचा यायचा स्वयंपाक हा स्वयंपाकाची पस्तेन मी म्हटलं दिवाळीली गेलीस की बाबाच्या घरी फक्त दोन दिवसही राहि जमत, गेली.
् सांग बर, हा.
हम राईन जमवतच नाही ना आपलं‌. हा, घरात कोणी करणार नसल की नाही कि पंचायत होते आहे की नाही.
हम्म, बरोबर आहे हम. आणि कोण आले बला असशल राहते का बी आठ दिवस आणि चार दिवस.
नाही, नाही नाही, कसच नाही, जमतच नाही ना आता,, तेऽ हो, नूनच्या लग्नाच्या अगोदर तरी समजा,,, राहाला गेलं, पण आताऽ आता तर एक दिवसही नाही राहताय.
आता कसंय,, जती तती पडली काडी तुलाच उचला लागते ना.
अनी आपण, आपण जर रायसान समजऽ मग आपल्या हेी नाही होत,, घरी माणसऽ ऊपाशी राहिले की
नाही वाटत ना मर्धज्ञ उपाशी राहिल कि हम्म. माणसं उपाशी राहायला चांगलं नाही वाटत म्हटलं.
नाही ना तेच ना म्हणून राहतच नाही मी. गेली की एक दिवस फक्त गे, कधी राहतो, महालक्ष्मी असतात की तेव्हा राहो. तुमी, बाबाच्या घरी महालक्ष्मी असले की राय तो. पाच, सहा दिवस, नाही तर बस मग राहिलेच नाही. ह, मला बाबाच्या घरी असतात ना महालक्ष्मीऽ
असं काय? हम्म. सांग मंग,, महाल् वाटते बिचारेऽ किनी,
काय म्हटलं?
महालक्ष्मीला तरी राव वाटते म्हटल,,
हा,
त गावय हा म्हटलं, महाराष्ट,, राव वाटते की नाही आईच्या घरी?
हो हो, ताराय तो ना मग आठ दिवस वस राहतस तोऽ
असं काय? तेच म्हटलं मग.
मग कारण नसते, समजा
हम्म,
हॅलो,, सांग.
आवाज एउ रायला काय?
अजून लय बोलाय लागते म्हटलं आपल्याला..
बरोबर,
आता अजून पाच मिनिट राहिले म्हटलं. पाचच झाली,, हम्.
आवाज येत नाही का तुम्हाला?
आ,
हा, तेट आवाज तुमचा, आवाज कठून राहिला, जत ट्रेन नाही वाटऽ
नाही मी तर रेन मध्ये आव बिचारेऽ मी रेन मध्ये आतो, आला आवाज नाही घेऊन राहिला बऽ माही तर पुून लाऽ हॅलो
हे का
हॅलो
येत नाही का आवाज नाही का येत हॅलो
आवाज युन राहिला काय
हौ तुमचा आवाज येते ना तुमचा आवाज
पण माय येते का तुले
हो हो हो यू राहिला आता आता
हा हा तेच म्हणून राहिली मग
हम्म तो आवाज कस कधी कधी कट आवाज
हा मंग कधी कधी कमी होते आणि कधी कधी जास्ती होते म्हटलं
हो हो तेच ना
म्हणजे रेनवर राई ना ते
हा रेंज वर हायना ते कारण किती ने-नेटवर्क लागते ना त्याले बोलेले
असं होते आता म्हटलं मी एक वाजतापासून म्हटलं बोलण चालू
हौ काय
हा आता म्हटलं हेती झाले म्हटल
मी ना काही केलेच ना कोणाले म्हणजे मले कसं मी आज दिवसभर वावरात होती की नई त्याच्यान म माहीतच नई कोणाला घरला तीन काय आता
हा मंग उद्यापर्यंत करणं मग
ते ना
हो उद्यापर्यंत करायल लागते तरी ते आता किती झाले असतील
काय मल माहितच नाही मी आला तसं उचलला फक्त मले तुमच्या दिदीनं म्हटलं त्या उचलला मी फक्त
माय आता समजा एकोणवीस होतात मय
बापा बापा एवढं झाले काय
हो आता एकक्याला की वस सांग पहिले काही न पाच सांगतले त्याच्यावर मग दहा मग पंधरा सांगितले आता वीस सांगितले
मंग एकाच व्यक्तीला लागते की म्हणजे
नाही जेत्या जोळ आहे क नाही च्या जवळ कार्य अ‍ॅप आय त्याले ते करा लागते आपल्याला
हौ का हौ ना पण आता ते माहितीही नई आपल्याला कोणाला करां लागते न काय
ज्योती म्हसे हाय कि नाई
हो हो हा ते त्याच आवाज देऊ राहिल
ज्योती म्हसायले कर म्हटलं
बरं बरं तेले करतो मग
हा ज्योती मसायले कर ज्योती तिकटले कर म्हटलं
हो हो चालते ना मग दोन मिनिट राहिले आपले दोन मिनिट राहू द्या फोन चालू म
रेखाचे आईले
हो हो तेचा नंबर नाही बिचार्या मायाजवळ
नाय काय मग मी द्याला लावतो रेखाले
हो हो द्यायला लावत
हौ मग द्याला ला खाले मग बोल तू
हो मंग तुमचं झाला की उद्या पर्यंत करा लागते का कमप्लीट
अ उद्यापर्यंत करा लागते.
हव काय? बरं बरं मंग. हो हम्.
हं झाला आता कमी होऊन राहिलेय म्हणजे आता आठ झाले आपले
हाव ना मला वाटलं म्हणजे मला सांगितलं मला वाटलं पाचच काय फक्त?
नाही विचार की तसच वाटे पाचच करा लागता. पण मंग पाच केल्यानंतर दहा सांगितले. दहा केले घेतले. आणि आता पंधरा झाले तर आता वीस सांगितले.
हाव का मला काही माहितच नाही वो वाहत्या मी आज वावरात जायल होती.
ते म्हटलं
हो.
हम्म.
हम्म आणि कसं वावरात गेलं कि तिकडे नेटवर्कही नसते की नी?
त्यात अ दहा मिनिट पूर्ण बोललं की नी म्हटलं तर आपल्याला पुरे पैसे येतात.
असं आहे नई. हाव का?
हा मग कमी नई बोला लागत परफेक्ट दहा मिनिट बोलत जाई दहा मिनीट बोललं की आपल्याला पूर्ण पैसे येतात आणि कमी बोलल नाही आपूण तर मंग कमी पैसे येतात. आपल्याला मंग काय फायदा एवढं बोलून. हम्म अस आहे ना.
हो हो प्रत्येकाला फोन लावला की दहा मिनिट हू द्या लागतात
हो हो फोन लावला की दहा मिनिट म्हणजे तुम्ही काही घरात लेकर किती आहेत ते कुठे जातात शाळे कोन वर्गात आहेत. कोण्या गावले शिकतात असं म्हणजे काही विचार तर बसा आपूण. हा बरं ठीक आहे म्हटलं ठेवतो म. ह हो झाले म्हटलं दहा मिनिट.
बरं बरं ठीक आहे.
हे काय.